हा येतोय माझा आवाज येतोय?
येतोय येतोय.
हा बोल की हा क्लिअर येतोय असंच बोल इथच थांब कुठं म्हणजे रेंज येईल व्यवस्थित तुला रेंज असते सोड ह काय मग काय विषय काय नाही तेच म्हटलं कि नाही काय नाही काय ह्या सणाला फोन करतेस ते त्या सणाला फोन ते काय मध्येच सूर्य उगवल्यासारखं तुझं असते मग आता मला टाइम भेटलाय म्हणलं तुला काय टाइम भेटल ना तुझ्या रुटीन मधन म्हण आपणच कॉ अ हा काय काय आता सनवार आता आले काय का काम करा नाही अस म्हटलं बघूया क लच कामा बिझी झाल्यास,
आता सण तर काय आहे का पटोपट एक आल्यातच
होय अगं मला अनेक बला होय होय दसरा आला की आता बघकी बघ बघसपर्यंत दसरा आला दसऱ्याला तर किती त काम बाई झाड, लोट करायच दिवाळीच्या आधी म्हण सगळं घर झाडून काढायचं, हातरूण धुवायची, भांडी घसायची, किती काम? तुमच्याकडे पण करतात न ग? हॅलो आवाज ब्रेक वला आहे ग तुझा हा आत्ता येतोय की!
आवाज येतोय माझा
हा येतो येत. तो आवाज येते तुझा माझा येते ना?
हा येतोय येतोय बघ म्हण. कि नऊ दिवस अस सोड नऊ दिवस ते तर असगतोयच त्याच्या अगोदर आपल्याला धुनं, भांडी, जे जे कायती हंतरुण, वगैरे धुवाय लागतात, घर झाडून काढायला लागते, ते तर ती गोष्ट वेगळी म म दसऱ्यात ऐकता ना
ऐकालोय की ऐकालोय.
हा आता आता बघकी दुसऱ्यात कडाकण्या करतात तुला माहतीच आहे कडाक नावाचा प्रकारच ऐकलीच असचिल कडाकण्या पण एक एक लोक तिकट
होय होय करंजी आणि अगं आणि का आता करंजी वरण मिश ायंजी म म्हणजे ठरा म्हणजे कर्टक साईडला म्हणजेणज तो प्रकार आहे कडबू म्हणून तुला माहितय?
होय होय होय माहिती मला ऐक
हा म तो पण आपल्या ह्याला बनवतात ना ग म्हणजे अ दसऱ्याला.
होय ग म्हण आमच्या गा गावाकड नाही कड कडाकणी
आणि
आणि दसऱ्याला
ना कस दोन प्रकार आहेत ना एक बेसन एक गऱ्याची कडाकणी एक बेसनची म्हण आणि ते कडबू करंजी असं काय काय असं बनवतात ना.
हा ते करंजी वगैरे जे असते की नाही ते तर काय म्हणजे दिवाळीत वगैरे. तर बनवले जातातच. आता कडाकण्या पण बघ ना कडाकण्या बनवताना पूर्वी पूर्वी आपण कसं करू होतो ह्याच्या घरातली. चार लोक त्यांच्या घरातले, चार लोक, आपण मैत्रिणी, मैत्रिणी मिळून एका घरी जाई. तिथं कडाकणी एकजण लाटणार एक तळून घेणार गोळे करायला असणार आता ती प्रथा म्हणजे बघ ना ते दिवसेंदिवस कमी होत चालली म्हणजे सगळी फक्त आप आपल्याकुंटुंबापुरच आपपच मग्न झाला.
होय होय त्यावेळेस असं एक गल्ली म्हण किंवा एक असं एकत्र कुटुंब पद्धती सारखं राहत होते. म्हणजे आपलं पण करायच दुसऱ्याच पण करायचं. असं पण होतं आणि अग सगळ्यात महत्त्वाचं हे जाऊ दे की हे इथून तुम्हाला जरा व्यवस्थित. ते सांग ज्या वेळेस आपण घटस्थापना करतो किंवा मला हे सांग पहिला आपण नवरात्री का साजरी करतो काय म्हणजे? काय विशेष? असं तुला अस वाटत म्हणजे.
म्हणजे बघ ना अ नवरात्र म्हणजे ह्या नऊ दिवसामध्ये की देवीम्हणजे देवीला आराम मिळतो असं म्हणतात. सगळ्यात मेन म्हणजे तुला सांगू काय? दसरा दसरा हे. दसऱ्याला विजयादशमी का म्हणतात, ते एक तुला सांगतो म्हणजे विजयादशमी. तु दसरा असं आपण म्हणतोय. माहिती आहे ना दसऱ्याच्या दिवशी. राम जय श्रीराम जे आपले आहेत ति त्यांनी रावना वध केलेला त्या, म्हणजे रा आपण रावणाचा वध करून रामाने विजय मिळवला म्हणून विजयादशमी दसरा. असं नाव आहे बघ. विजय दसऱ्याच म्हणजे हे पौराणिक कथामध्ये ऐकले वाचले ते मी तुला सांगा लागले मग हा विजयादशमीचा हा नऊ दिवसानी असतो घटस्थापने दिवशी तर तुला माहितीये लोक शेतात काळ कलरची माती घेऊन येतात आणि मग मंदिरात एक एक लोक मंदिर मध्ये बसवतात मग च्या घरी म्हणजे मंदिर वगैरे नसतात ते घरात,
पण मग देवीची आराधना का केली जाते
देवीची आराधना म्हणजे आता भक्तच म्हणायला गेलं तर मला पण एक एक्झॅक्ट काही माहत नाही काय माझ्या अंदाज म्हणजे मी आता एवढे वर्ष झालं बघतोय अ की म्हणजे मी एकदाच दसऱ्याच्या दिवशी ना देवीच्या एका म्हणजे मंदिरात गेले होते तिती देवी ना अ म्हणजे निद्रा अवस्थेत होती म्ह त्या नऊ दिवसात देवी ही मित्रा अवस्थेत असते म्हणजे तिला विश्रांती असावी मग तिथ आता देवीच्या देवीला मग वेगवेगळ्या कलरची साडी जाते म्हणजे नऊ दिवस ब करायचे तर प्रत प्रत्येक दिवशी अ एकाला म्हणजे पहिल्या दिवशी ला दुसऱ्या दिवशी निळा मग पिवळा असं अ नरंगाचे देवीला साडी नेसवली जाते वस्तू नेसवले जाते म त्या प्रमाण म्हणजे देवीच्या रूपच ण एक स्त असत असं म्हण जात मात लोक मग त्या स्त्रियांना दिलं जाते त्यावेळी त्या ण वेगवेगळ्या कलरचे वस्त्र मग म्हणजे साडी किंवा ड्रेसेस परिधान करत काही लोक तर म्हणजे उपवास करतात फक्त फलोपहार घेऊन नऊ दिवस म्हणजे च नाही न दिस असतो आणि
हा
खेळ सगळे लोक अ संध्या सकाळी रात्री प्रत्येक दिवशी खेळात म्ह न्या दिवशी आता पहिल्या दिवशी घटस्थापना वगैरे होते त्यावेळीपासून विजयादशमी दसरा येऊ पर्यंत असे जे नऊ दिवस त्या नऊ दिशी वेगवेगळे कार ्रम
हा बरं ह तू बोल ब ह हा बरं हा विजयादशमीला तू बोलतेस तसचय सो म्हणजेस पण मी पण काही गोष्टी म्हिशा सुर चा वध देवी ने केलं त्या बाबतीत का नाही पण तु मला अजून माहिती सांग मीआइकते बरं बर, हा बर नाही बरोबर आहे तुझं, तुझ तुला तुझी मत पट त्या, बर हो दसऱ्याच्या मध्ये फार नऊ रंगच्या साड्या नवीन तो एक उत्साह तो वेगळाच असतोय सगळ दसऱ्या मध्ये प्रत्येक घरात एक ते च प्रसन्न वातावरण पूजा अर्चा आणि देवी ची आराधना केली जाते. म्हणजे महिषासुर चा जसा वाद्य म्हणजे रक्षण सा चा वध केला जातो मला अस वाटत की या नऊ दिवसा मध्ये उपवास धरून आपल तेल रक्षण म्हणजे आता कलियुगात राग क्रोध हे जे की आपल्या शरीरामध्येलेल्या दडले शत्रू आहेत आपले त्यांना तर तेना आपण मारण्यासाठी असं मला वाटत की नऊ दिवसाचा उपवास प्रत्येकाला ते कळायला पाहिजे कि आपण हे बाबा का करतोय, त्या साठी बरोबर आहे ते सगळ त्या साठी आपण करतोय असं वाटतं, नऊ रंग चे वेगवेगळे विविध अर्थ आहेत ना त्या, हिरव्या रंगा मध्ये म्हणजे प्रत्येक रंग कोणता ना कोणता तरी काही ना काही तरी दर्शवत मग ते उत्साही तेन वातावरण असते ते कडकन चा वगैरे वास किंवा ते एक उत्साह वेगळा चा असतोया, म्हणज मला अस जे काही ब त्यानंतरी बी पेरणी वगैरे केली जाते, पेरणी केली जाते आणि आपल्या शेतात मध्ये एकत्र बसून जेवतात त फारच मजा येते, हो भारी वाटते तू एवढ मला सांगितण ह विषयावर चर्चा करलो त्याबद्दल भारी वाटते आणि मी तुला व्यवस्ण कॉल करन तुलापरत,